हॅलो, आवाज येतोय का माझा हॅलो, आवाज येत तो का नाय माझा, हॅलो आवाज येतोय माझा, तुमचा येतोय मला खूप छान येतोय. पुरण आवाज येतोय. तुमचा आवाज
तुमचा आवाज ना येत नाहीये
हॅलो हॅलो बोला ना येतोय का आवाज
एक
हां तर मॅम मला ना तुमच्याशी आपण आंबोळी कशी करायची याबद्दल डिस्कस करायच होत मला माहिती की तुम्ही खूप छान पद्धतीने आंबोळी करता पण आता आंबोळीच फायदे काय हाय आणि त्याचे म्हणजे आपण का खावे याबद्ल तुमच्याशी बलायच हो तर मग तुमच्याकडे दहा मिनट वेळ आहे का हो
अ ना म्हणजे मी आता फ्रीच आहे मला देखील म्हणजे आंबोळी या विषयावरुन किंवा त्याचे फायदे तोटे अ याबद्ल बोलायला आवळेल पण अस म्हणतात तोेटे फायदे तोटे म्हणण्यापेक्षा मला असं म्हणता येईल की फायदेच आहेत तोटे काही नाहीत कारण ते त्यामध्ये तांदळाचं पीठ असत तांदूळळ आपल्या शरीरासाठी चांगलं असतं असं कोणी कोणी म्हणतात की भात खालाल्यानंतर वजन वाढतं पण असं नाहीय भाताचे पण म्हणजे आपलं व्यवस्थित आणण पाहिजे प्रत्येक गोष्ट ही प्रमाणात घेतली पाहिजे किंवा कॅलरीज फॅट वगैरे चेक करून आपण खाल्लं पाहिजे असं मला म्हणता येई तर प्रथमतः तुम्हाला काय बलायं म्हजे ढोसा किं आंबळीबद्दल बोलताना तुम्ही काही सांगू शकता म्हणजे फाये आणि तोटे
हा तर मॅम अगदी तुम्ही खूप छान पद्धतीने म्हणजे जी काही सुरुवात आहे ती केलेली आहे मला पटलं की त्याचे तोटे काही नसतील अ म्हणजे बघा आवाज येतोय ना मॅम माझा तुम्हाला
हो हो येतो
हा तर आता आंबोळी आंबोळीला आपण डोसा डोसा पण म्हणतो ना म्हणजे कि बघा आ आंबोळीला पण लोणी आंबोळीमध्ये पण खूप प्रकार आहेत त्यामध्ये लोणी डो मसाला डोसा असे वेगवेगळे डोस्याचे प्रकार असतात आणि ते शरीरासाठी आपल्या आपल्याला चांगले पण असतात असं म्हंटलं जातं म्हणजे की आता बघा आपण डोसा खातोय आता डोसा खाल्ल्यानंतर आपली भूख ही भागवली जाते तर हा ही आंबोळी जी आहे ही कशापासून बनवली जाते तर तांदळाच्या पीठापासुन तर तांदळाचं पीठ
प्लस एक मिनिट म्हणजे मेथीचे हे पण असतं ना मेथीचे कायतर ते दाणे वगैरे हा वगैरे म्हणतात परत त्यामध्ये अ म्हणजे कोणी कोणी आंबोळी करताना थोडीशी साखर म्हणजे चिटकूणे म्हणून ते देखील कोणी कोणी म्हणजे फक्त लोणी डोसा करण्यासाठी लोणीचा देखील वापर करतात म्हणजे वेगवेगळ्या प्रकार तर ही आंबोळी बनवता येते म्हणजे आंबोळीद्वारे आपण तुम्हाला उत्तम म्हणजे शरीरासाठी अतिउत्तम असणारा म्हणजे उत्ताप्पा असं म्हणतात की त्यामध्ये टोमॅटो म्हणजे कच्चे फळ खात जावं असं म्हणतात मग टोमॅटो हे रक्तवाढीसाठी चांगलं असतं त्यामध्ये ऑनियन म्हणजे कांदा असतो प्लस मिरची असते हिरवी मिरची कॅप्सिकम घालतात कोणी म्हणजे हे सर्व मिश्रण करून थोड्याच प्रमाणात म्हणजे आणि झटपट होणार हे आंबोळी आहे त्यामुळे असं म्हणता येईल की वेट लॉस आणि वेट गेन याचा विचार न करता आपण आपल्या शरीराला काय उपयुक्त आहे किंवा कोणता पदार्थ का आपण खाल्ला पाहिजे याचा विचार करता आंबोळी, डोसा, लोणी डोसा हे बेस्ट च आहे आता आपण म्हणतो की लोणी डोसा, तर हे बाहेर मिळणारं लोणी डोसा आहे ना त्यात अधिक प्रकारे म्हणजे जास्त प्रमाणात लोण्यांचा वापर केला जातो.
होय होय बर
त्यामुळे ते घसा दुखणे, घसा खवकवणे किंवा आजारी पडणे मग वजन वाढणे अशा प्रकारच्या समस्या उद्भवतात. तर घरच्या घरी म्हणजे कोणताही पदार्थ असू दे तो घरच्या घरी बनवून खाण्यात जी मज्जा आहे किंवा जे म्हणजे आपल्या शरीरासाठी पौष्टिक घटक मिळतात ते बरोबर आहे असं मला तर वाटतं.
होय होय मॅम बरोबर आहे बरोबर आहे जसं की आता कोणताही पदार्थ इव्हन आंबोळी पण असो मग समोसा, वडा पाव आपण जे बाहेरचे पदार्थ खातो ते कोणत्या तेलामध्ये तळलेले असतात ते तेल किती दिवसाच असतं याचा आपण विचार करत नाही तर का आपण गडबडीमध्ये असतो घाईमध्येध्ये अस तो मग एखादी वस्तू आपल्याला बाहेर कशी सोप्या पद्धतीने मिळेल ते आपण फक्त विचार करतो पण आपण आपलं जे आपण आरोग्य ही आपली संपत्ती आहे अस म्हटलं जातं त्या आरोग्याकडं आपण दुर्लक्ष करतो मग आपण त्यानंतर आजारी पडतो, मग तेच पैसे आपण दवाखान्यात घालतो. मग ते पैसे इन्व्हेस्ट केल्यानंत तर मग आपलं मग आपण पूर्वीच खातानाच व्यवस्थित खाल्लं पाहिजे असं मला वाटतं. आता राहिला विषय आंबोळीचा तर मी तुम्हाला सांगितलेच की आंबोळीला डोसा पण म्हटलं जातंय मग ते लोणी डोसा मसाला डोसा हे तर तुम्हाला माहितच असेल आपण बाहेर मोठ्या प्रमाणात स्टॉल वगैरे लावलेले असतात ते बघतो आता हे घरी तर आपण बनवू शकतो पण लोक जी बाहेर बनवत तात त्याचा किती फायदा होतो? म्हणजे एक आंबोळी आपण बघतो पंचवीस तीस रुपये ला असते म्हणजे याचा बिझनेस केला तरी पण आपल्या म्हणजे फ्युचर साठी म्हणजे भविष्यासाठी चांगलं असू शकतो.
अगदीच.
हां म्हणजे बघा ना एखादी आता आपण इन्व्हेस्ट करायला काय आपल्याकड फक्त तांदळाचं पीठ आणि त्याच्यानंतर त्यामध्ये ते उडीद डाळीचं पीठ पण घातलं जातं चिकटू नये चिकट चिकटपणा थोडासा येऊ दे
तिचे दाणे आणि उडीदडाळ पण घालतात बरोबर आहे अगदी बरोबर मला ते मघाशी आठवलं नाही. म्हणजे मी एखादी म्हणजे तुमचं जर झालं असेल तर मी बोलू का?
हो हो मॅम बोला ना.
तर आमच्या इथे ना म्हणजे मी थोडं बेंगलोर साईडकडून येते ना मी थोडी कर्नाटकमध्ये आहे तो तर तिथं त्या साईडला थोडं भाताचं प्रमाण जास्त असतं भात जास्त प्रमाणात पिकतो. तर असं म्हणतात की चेन्नईमध्ये आणि कर्ना टक बेंगलोर साईड ला जास्त प्रमाणात अ म्हणजे भात पिकवला जातो किंवा भाताचे पदार्थ आता जास्त त्याचमुळे मग भाताचं म्हणजे आम्ही जशी रेसिपी भाताचे वेगवेगळे प्रकार आम्ही करत असतो अंडा राईस असू दे इडली, आंबोळी, अप्पे, उत्तप्पा डोसा असे वेगवेगळे प्रकार आहेत आंबोळीलाच डोसा म्हणतात फक्त आंबोळी ही म्हणजे कुरकुरीत असते आणि डोसा हा जाड म्हणजे हां मऊ असतो एकदम सॉफ्ट असतो आणि खाण्यासाठी देखील दोन्ही देखील टेस्टी असतात दोन्ही देखील भूक भागवते. असे म्हणतात की, मुंबईमध्ये गेल्यानंतर, वडापाव खाल्यानंतर, भूक भागते. तर मी असं म्हणेन की, जस की, अ आपण बाहेर गेल्यानंतर वडापावच खाणे गरजेचे नसते, तर वडापाव मध्ये, बटाटा असल्यामुळे, त्यात कॅलरीज खूप जास्त प्रमाणात असतात, त्या त्यामुळे ना, मी असं सजेस्ट करेन, तुम्हाला किंवा जे मला भेटतील, माझे फ्रेंड्स असू देत, रिलेटिव्ह अस देत, नेबर्स असूदे, तर त्यांना मी, अस सजेस्ट करेन, की तुम्ही वडापाव खाण्यापेक्षा, एकदा आंबोळी, ढोसा यासारखी चवीष्ट किंवा इडली मी असं ऐकलं होतं की, कोणती ताई, म्हणजे जे एक्स वाय झेड, मी नाव नाही घेणार. पण अभिनेत्री, अ डाईट साठी, इडली वापर, इडली खात होती. तो ढोस्याची रेसिपी, झटपट आणि पटापट होणारी, म्हणजे आमच्या इथली, मी तुम्हाला सांगेन.
तर होय, तु बी रे तर नक्कीच सांगा मला, पण मी त्यापूर्वी, ब म्हणजे तुम्ही जे बोललात ना की, तुम्ही तिकडे बेंगलोर साईड ला, राहता आणि तिकडे जे तांदळाच प्रमाण, म्हणजे खूप आहे, हो मला पण त्याचा अनुभव आहे. मी तिकडे राहून आले, मग मला माहितच आहे, तर तिथं इडली वगैरे, सगळ डोसा वगैरे, बनवल्या जातात. आता आपण म्हणतो की, तांदूळ खूप महाग आहे, आणि मग काय परवडतय, आपल्याला. पण तुम्ही रेशनच, म्हणजे कंट्रोलच तांदूळ वापरून, ते बनवू शकता, म्हणजे ते येत, दोन रुपये, तीन रुपये किलोला, पण त्यामध्ये हे सगळं बनवू शकतो, अणि हां, हे स्वस्थ अनी परवडणार आहे, तर एवढंच म सांगेन, म तुम्ही जी रेसिपी सांगत होता, ते मला सांगा मी ऐ कायला, तयार ये.
हो, जसं क की तुम्ही बोलात, की रेशम किंवा कंन्ट्रोलचं, तर हो आमच्या इथे देखील रेशम किंवा कंट्रोल मिळता, म्हणजे कंट्रोललाच रेशन अस म्हंटले जातात. तर कंट्रोल पासून मिळणार ये, जे दोन रुपयेने किंवा तीन रुपयेने, ज धान्य ध्य लागले, म्हणजेच अ ते, तांदुळ आहे ना, तर ते अगोदर आपन स्वच्छ निवडून घ्यायचं, परत त्याला अस त्यांचा हात लागलेला असतो, आपल्याला क्लीन, म्हनजे हायजिन देखील असणं, खूप
होय होय बरोबर, हायजीन खूप महत्वाचं, आहे.
हां, निरोगी आय-आरोग्यासाठी, हेल्दी लाईफ जगण्यासाठी, आपल्याला हायजीन इम्पॉर्टंट त आहे, तर पहिला, तर आपल्याला जेवढं तांदूळ लागणार य, घरात किती जण आहेत? आणि ते किती आंबोळ्या खाणार, म्हणजे मी तर अस सजेस्ट करेन की, ज-जेवढे जण बाहेर खातात ना, त्याच्यापेक्षा जास्तच घ-घाला, किंवा एक नही खाणार, तर दोन खानार, दोन खाती, ते तीन खाती, तर मी सांगेन की, जर तुम्ही घरात तिघे जण असेल, तर चार वाट्या, तांदूळ घ्या. स्वच्छ निवडून घ्या, स्वच्छ धुवून घ्या, धुतल्यानंतर त्याच्यामध्ये, तीन वाटी ह्या दीड कप उडीद डाळ, जी आपल्याला अवेलेबल मार्केटमध्ये, किंवा अश अ म्हणजे आपल्याला बाहेर गेल्यानंतर, हो. इझिली आपल्याला अवेलेबल आहे, तर ती घ्या, तर मेथीचे एक-एक नाही, अर्धा वाटी घ्या, घेऊ शकताय तुम्ही, वाट प्रमाण सेम ठेवा, प्रमाण अगर चुकेल तर थोडं बिघडलं जाईल, आणि ते स्वच्छ धूऊन घ्या, सगळं एक मिश्रण करा, मिश्रण केल्यानंतर, ते धुऊन झाल्यानंतर, एका सुती कापड्यामध्ये, वाळत घाला. वा, हा, वाळत घातल्यानंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजे सकाळपर्यंत, रात्री धुल्यानंतर, सकाळपर्यंत वाळत घाला, मंग नंतर त्यामध्ये पाणी घालून त्याची पेस्ट बनवा. की आपण आता आंबोळी डोसावाले आपण बाहेर खातोच, तर त्यांची पेस्ट आपल्याला माहितच असते. हा तर त्याप्रमाणे पेस्ट करा. ती पेस्ट परत झाकून ठेवा, दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत. म्हणजे रात्रीच रात्रीचं आपल्याला म्हणजे रात्री धुवायचं, सकाळी वाळत घालायचं आणि रात्री पेस् ट बनवायची.
हो
तर हा मग ते सकाळी ज्यावेळी ओपन होईल त्यावेळी ते थोडं असं भुसभुशीत होईल, म्हणजे त्या थडा आंबटपणा येईल. आणि मग त्यानंतर मी जसे तुम्हांला जर फक्त आंबोळी ख्यायची असेल अ तर तुम्ही एकदम हलक्या हाताने एक वाटी अ तव्यावर पाणी मारून, पाणी का गरम करायचं तेल टाकायचं आणि पाणी मारायचं पाणी का मारायचं तर तवा जास्त गरम नसतो, गरम असतो मग त्यामुळे ती करपली जाऊ शकते, त्यामुळे पाणी मारा आणि स्वछ छ धुऊन मग ते पीठ असं गोल फिरवा नंतर उतापा पाहिजे असेल टेस्टी, तर तुम्ही टोमॅटो वगैरे घालू शकता. आणि जर अ आंबोळी डोसा हवा असेल, तर खूप छान प्रकारे थिक म्हणजे थीन जरा पातळ हे साय हे ठेवा. अ त्यांची साईज आणि अशा प्रकारे तुम्ही तीन साईजचे असे डोसे बनवू शकता किंवा आंबोळी आणि खायाला देखील चविष्ट लागेल त्यासोबत तुम्हांला चटणी देखील आवडेल खायाला.
हो तुम्ही उत्कृष्ट अशी रेसिपी शेअर केला म्हणजे अगदी, त्यांच्या फायद्यापासून तुम्ही जे काही काय बेनिफिट होतात हे ते सर्व काही सांगितला आणि खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केला तुम्ही एक्प्लेन करतानाच माझं तोंडाला पाणी सुटतं होता आणि मी कधी जाऊन एकदा बनवून खाऊ असं मला झालं होतं. आणि मी नक्की ट्राय करेन मॅम, तुम्ही जी रेसिपी सांगितली ती मी नोटडाऊन करून घेतलेली आहे. आणि तुम्हांला त्याचा फीडबॅक ही नक्की कळवेन आणि शक्य असेल तर मी ते तुम्हांला खानावयास पण आमच्या घरी बोलवेन. खूप खूप धन्यवाद मॅम तुम्ही मला दहा मिनिट वेळ दिला, तुमचा मौल्यवान वेळ मला दिला.